हॅलो हा बोलकी हो तु काय कर माहितीये सोने आण तुला असं म्हणजे घरी वगैरे कडी होत का ना
होते होते करायच म्हणल्या वर कसं पण होत मी आहे ना, लग्न झाल्यावर तीन वर्षे शिकल्या परत ग्रॅज्युएशन पूर्ण केले ते पण रात्री रात्री अभ्यास करून बाळ दोन दोन महिन्याच असतांना मी पेपर दिल्यात नऊ महिन्याचा असताना मी पेप होय नववा महिना मला लागल्यावर पेपर
मग सोने तू करू शकतास मग तू एवढा स्टडी वगैरे करू शकतास का ह काय नाही सांगायले आय एम पी असतील फक्त कंटिन्युटी पाहिजे बघ आणि होत तुझ्याकडंन तु स्टडीत वगैरे आहेत चांगली. आता काय नसण्यापेक्षा का काय नसण्यापेक्षा असलेलं बरं कणी. शा
होय होय. अगं मी आता मदतनीस सध्या इथे शाळ ळेत मग त्याच्यावर सुपरवायझर साठी अ बघायच म्हणतोय मी.
ये सोहना त्याच्या पण जागा निघतात बघ.
होय होय, निघते तर आता निघणार आहेत ह्या महिन्यात खरं ते कशा निघणार आहेत हे अजून चौकशी करायचय ग. म्हणजे अंतर्गत भरती पण असत्या, अंतर्गत भरतीला दहा वर्षाचा सेविकेचा अनुभव लागतोय, त्याशिवाय भरू शकत नाही फॉर्म. सेविका व्हायला लागतेय दहा वर्षाचा आणि बाहेर भरलं तर मग ते
हा.
जर चालतेय म्हणले तर मग कॉम्पुटर कॉम्प्युटर ला तास लावणाराय क्लास. आणि कम्प्लीट करून टाकणार आहे. डो क्यात तर तेच आहे आता माझ्या.
हा हा हा चाल ठीक हे.
कारण आता ह्यातलं थोडं आता एक हा नाही नाही कॉम्प्युटर एम एस सी आय टी लागत्या, एम एस सी आय टी.
ते कुठं पण येतय
मग ते काय कस पण आहे ना सर्टिफिकेट तेन मिळते ह्यांच्या ओळखीने त्यां मिळेल मागितल्यावर खर जर अ... भविष्यात आपलं झालं सिलेक्ट हा सिलेक्शन झालं त्यांनी चालवून दाखवा म्हणली तर?
होय ते पण पाहिजे की.
हा.. हा प्रश्न लॅपटॉप ते घरी आहे. खरं तिथं जाऊन शिकण आणि घरात शिकण पण फरक आहे नई.
होय होय होय.
हम मग ते आता एक तारखेपासून जरा क्लास लावायचा म्हणतोय. कधी ना कधी तर पूर्ण करायचं करून टाकायचं म्हण ते.
होय आता लाव आता स्टार्ट होईल बघ.
हम् खरं जायचं यायचंच प्रॉब्लेम आहे गं. कर नाम. ते खेड आहे कवठेमहांकाळ पसलं. चार ते पाच किलोमीटर एस टी नाही बस नाही कुठलं जीप
आणि हे बघ तुला तुला कसं काय कराय. एखादी चार्जिंग वरची स्कूटी. घेऊन टाक.
आहे आमच्या घरी. येत नाही मला.
कायच तुमी कसलं आयुष्य जागायला लागलास तू हे हा.
कुठं होतो कस काय झालं.. अगं मी चालवत होती अ डिलिव्हरीच्या आधी चालवत होतो आणि काय त्रास ओ रात्री अंधारात. खड्ड्यात गेले तवा मला भीती बसल्या भीती बसल्या ती भीती अजून माझी जाईना. अजून भीती जाउदे.. हेनी म्हणतात की गाडी शीक गाडी घेऊन देतो म्हणजे ती आता दादांची आहे सध्या त्यांनी सकाळी जाऊन संध्याकाळी ऑफिसला येतात ना इथ कवठेमहांकाळला तरी पण म्हणत्यात तुला घेऊया दुसरी.
हा हा तस नाही करून चालत. तर पुढ कर
हम्, हम्.
मन घट्ट करून शिकायला पाहिजे म
होय आणि आता आल ना थोडे दिवस म्हणजे तू तू एम. पी. सी केलीस तर सोनी चांगली एम. पी. सी फॉर्म वगैरे भरून होईल तुझ एवढं काय म्हणजे
तेला पण कॉम्प्युटर लागतय त्याला पण कॉम्प्युटर लाग
अ त्याला आता गट गट क च्या जागांना बहुतेक हे टायपिंग कॅन्सल केलंय.
हा. गट क च्या जागा म्हणजे कुठल्या कुठल्या जागा आस येतात काय काय असतय?
अ ए. सो. ओ, एस. टी. आय
हा
परत आपल्या लेखा लेखापाल मध्ये पण आणि फॉरेस्ट फॉरेस्ट तुला काय होणार नाही.
फॉरेस्ट नाही होत
हम् मग त्या आता पीस तुझी हा हाट पण बस नाही तू सगळ्यालाच अप्लाय पण करू शकत तस ना पी एस आय त्यां सगळ सगळला तर आप करू शकत तुझी हाईट वगैरे बसते
पीएस आय ला मग आपलं हे लागणार ना फिजिकल
अगं त्याला लई नसते फिजिकल
हम्म
तुला स्टडी केल्यावर तुला एकदा तू एक्झाम दिली आहेस तर जर एक्झाम झालस तुला फिजिकल करायला काय प्रॉब्लेम आहे
होय होय ते तर राच ते म्हणजे डोक्यात पीस आय पहि पासून पेसय होतं ग ते
अ बघ आता असं तस ऐक जरा नाही ऐक असं इकड तिकड उगच घा बसून टाइम वेस्ट करत बसू नको हो कुठं आहे तुझ्याकडनं सोने कंटिन्युट केली तू हो तुझ्याकडन एक दोन व दोन वर्ष फक्त त्याला तुझ्या दोन वर्ष म्हणजे तुझ्यासाठी ल क शक्िट करू शकत
होय होय ठरलं तर सगळं शक्यच आहे सोड
ततके जाय
हा
प्रॉपर कस युट्यूबला प्रॉपर गायडन्स बघा तुला जरी काय प्रॉब्लेम ते ना आला म्हणजे फॉर्म वगैरे भरायला सम किंवा कुठे काय तर मला फोन कर
होय होय नाही मला पुस्तकच सांग बहते म्हणजे ते ऑनलाईन करण्यापेक्षा ना पुस्तक घ तर ते बर पड
ते पण चालते आणि कस ऑनलाईन जे करंट असते की नाही म्हणजे करंट ला ता जे काय घडामोडी ते चालाय आपलं ग्रामर वगैरे तू तुला काय बाळासाहेब शिंदेच करायला लागणार म्हणजे चांगलंय त्यांचं पुस्तक
हां
क्रामर वगैरे त सग घर
हा
आणि ते बुक लिस्ट मला मुलीनी सांगितलेले पण मी कसं ह्याचच करायला लागलोय युट्यूबचच काय लागलोय म्हणजे त्यात जरा पीवाय क्यू वगैरे अस घत ना होय पिवाय क वगैरे असतात मग ते अपडेट प काय काय झाले काय नाही ते सगळं कळत ते ऑनलाईन असल्यामुळं हम्
ह
त्यामुळे बुक मी अजून काय घेतलेलं फक्त ग्रॅमर तेवढं बुक मधलं करतय
हा हा बाकी सगळे युट्युब न मग ते शिकवाल लिहून घ्यायचं
लिहून घ्यायच किंवा एस एस काढून आपलं आपलं फाईल मध्ये अ सेव करून ठेवायचं हे हिस्ट्रीचं हे जोग्राफीचं आणि ते वाचत बसायचं
म्हणजे ते पुस्तकामध्ये कणी अस जास्त असतय म ते कुठपर्यंत तू लक्षात ठेवणारस त्यापेक्षा पिवाय कीव वर जास्
म्हणजे पी वाय क्यू म्हणजे काही क्वेशन फक्त क्वेशना
प्रिवियस प्रिवियस इयर ग
हा हा म्हणजे मागच्या फक्त प्रश्नपत्रीका हा हा नाही ते सांगतात की मागच्या ह्याच्यातलं बहुतेक जास्त देत्यात हा
हम् कशा टाईप मध्ये क्वेश्चन आल्यात काय. गाडीपण -
प्या तू आता कशाचा करतेस अभ्यास
मी आज फक्त फक्त स्टडी चालू ठेवलंय अजून फॉर्म वगेरे मी कशाचा भरले -
भरलं ना हा
नाही.
हम्म हम्म
ते रेल्वेचं कसं व्हालंय. जे आपण कर- तर ते पूर्ण बाहेरचच क्वेशन आणि मॅथ्स ला अवघड आहे. त्याला आपल्यासारखं नाही मॅथ त्याला
हो ते सेंट्रलचा म्हणल्यावर महाग असणार ते महाग म्हणतो हा अवघड असणारच की
लय म्हणजे लयचं अवघड हाय ग रिजनिंग सोपं आहे त्याला एकदम सोपं आहे रिजनिंग
हा
आणि मॅथ्स बघितलं मॅ तसू दे किंवा आता हिस्ट्री वर जे क्वेशचन आहेत की नाही.
हा
अति म्हणजे अति प्रमाणात बाहेर वरचे येत ते. मग आमची तिथे मी टायपिंगला जात होतो.
हा
ते सर मग बोलली आता आमच्या इथ म्हणायला लागले सात आठ वर्ष झालं करतात म्हणाय लागली. मुलं आणि माझ्या सगळ्या डोळ्या समोर डोळ्यासमोर आहेच बोलले. आणि ते सोडून द्या म्हंटले त्याच नाद सोडून द्या म्हंटलेत आणि एमपीएस करा म्हटलेत.
काय एम पीसीच आहे एम पीसीचा काय नाही आहे फक्त स्टडी तेवढा चालू ठेवलाय ब
हा हा म्हणजे हा सगळंच म्हणजे हा कुठला फॉर्म बसल त्यात बसल हा नाही यालाच पाहिजे सोड सगळं आलाच पाहिजे आपल्याला कसं झालं पहिला पायाच आपला काय म्हणा लागला म्हणायला लागल योग्य मार्गदर्शन तेव्हाच आपल्याला मिळाल नाही आपल्याला लेक्चर लेक्चर झालं आपलं व्यवस्थित हा
आम्हाला शिक्य कळू श
हा पैसे काय किती पण जाऊते त्यावेळे हा लक्ष दिलं नाही
निर्णय पण घ्यायला पाहिजे त्या दिवस
होय ते तर आहेयच
मारगदर्शनच व्यवस्थल भट जे तुमच्यासाठी योग्य नाही ते तुमच्यासाठी कुठे काय योग्य आहे नाहीच की
मेन म्हणजे आपल्याला अकॅडमीिकच वेगळी लागली काय पण म्हणतो दुसऱ्या आखड्या म कसलच टिकता अस ते
होय ऐक दहा मिनिट झाल्यात काय
उद्या करूया हा मॅ
हम्
पा